बोला.
काय म्हणत होता ते पार्लरच?
पार्लर त्या लेडीज न पार्लर घातलय ना ती म्हणते एवढं म्हणजे जसं तिला पाहिजे असत तसं ते कस्टमर नसतात तिच्या पार्लरमध्ये. तिला शिकायला दीड लाख रुपये तिने घातले परत आता जी ते गाळा घेतलाय ना ते भाड्याच हे करून चार पाच ते सहा लाखावर तिचा ते पार्लरचा कोर्स गेला म्हणायचा. आता किती वर्ष ते पैसे बाहेर काढत तिला किती वर्ष लागत्यात कुणास ठाव?
पण तुम्हाला माहित आहे का ते नुसता पार्लरचा शिकून उपयोग नाही जर त्यांनी जर मेकअप आर्टिस्ट वगैरे पण केला असेल ना तर फायदेशीरय का तर बाहेरच्या पण ऑर्डर घे
मेकअपच केलय तीन म्हणजे ऑर्डरला जातेय ती म्हणजे ते साखरपुड्याचे मेकअप मग लग्नाचा मेकअप परत ते मग त्यात ना मग ती म्हणत्येया जातील चार दोन, तीन, चार वर्ष जातील पैसे बाहेर काढाय एवढं पण म्हणजे असं लवकर मिळणार भेटणार नाही म्हणते वो त्यात न ती.
नाही नाही त्यात इन्कम चांगलय तुम्हाला माहितय मी एक जरी ऑर्डर घेतली ना मेहंदीची चार हजार म्हणजे तीन हजाराच्या वरच एक ऑर्डर असते म्हणजे दिवसाला आपल्याला एक शेतात गेलो, दिवसभर राबलो तरी आपल्याला दोनशे रुपये कोण देत नाही.
नाही मग ते अ
कसं असत की आम्ही पाच तास जरी बसून ती मेहंदी कंप्लीट करून आलो ना तरी आम्हाला तीन साडेतीन हजार रुपये जाग्या वर भेटतात.
मग पाच तासाच कोण, कुठली, लेडी साडेतीन हजार रुपये मिळवत्या? पाच तासात दिवसभर, दिवसभर अ काम
आता मला गुंतवणूक अजिबात नसते मेंहंदी म्हंटलं की. काय गुंतवणूक करायच आम्हाला आणि मेकअपचं पण तसंच असतं.
ते सगळं मेहंदीच साहित्य त्यांचं फक्त जाऊन आपण काढायचं आपल्या आपल्या ह्याच्यानुसार डिझाईन आपण हा तावर काढायची एवढंच की. आणि मेकअपच पण तस त्यांचं मेकअप सा तुमचं असतं का त्यांचं असतं?
आमचं असत. पण ते मेकअपच सामान जरी आम्ही एक लाखाच घ पन्नास हजाराचं ब त सगळं मिशनरी वगैरे पण आपल्या एकाच मेकअप वर सगळं संपत नाही त्याच्यात भरपूर मेकअप होतात. पण एकच मेकअपच अडीच तीन हजार रुपये पण घेतो आम्ही.
मग तेच की ऑर्डर तुम्हाला तशा येत असतील मग? मेहंदीच्या जरी महिन्यातन एक दोन ऑर्डर आल्या आणि मेकअपच्या जर एक, दोन आलोर आल्या तर भरपूर पैसे म्हणजे महिन्याला तुम्ही मिळवत.
हो भरपूर आपलं महिन्याच पेमेंट तर निघून येतय त्यातून.
मग तेच की म्हणजे. आपले तर तुम्ही मेहंदी पण काढताय तुमच पा स्वतःच घरात पण हे करता आहेय ऑर्डर म्हणजे बारला मेकअप ऑर्डर घेतता म्ह तुम्हाला भरपूर इनकम आहे मग तुमच
हम्म, आता कसं आ जरा. प्रॉब्लेम असल्यामुळे मी बंद केला आत्ता गेल्या महिन्यापासून नाहीतर सीजन वैगरे असं. भरपूर ऑर्डर असत त कशी सुरवात आहे. माझी अजून. नाव वगैरे एकदा झालं ना मग तर तुम्हाला सांगते दिवसाला दोन, तीन तरी येतातच मेकअप च्या.
आणि ते म्हणजे तुम्ही कसं, मेन सिटीत राहताय. त्यामुळे तुम्हाला भरपूर आता हे होणार ते फक्त समजेल ना बाहेर.
च नाही तर गावाकडची पण लग्न म्हंटलं की, सगळी मेकअप करतात.
मेकअप करतात आणि परत मेहंदीच हे करून आता पहिल्यासारख्या लेडीज कसं स्वतः स्वतः काढत नाहीत मेही बाहेरनच काढून घ्याव म्हणतात मेकअप कोण कराय एक मे हच्या आता म्हणजे ती छान दिसय तर त त्याच्याे मी छान दिसायहिजे बायकांच्या लागते ना
आणि आता लग्न जरी घ्यायचं म्हटलं तर हॉलशिवाय कोण घेत नाही मग सगळे म्हणतात. एवढं छान लग्न आणि आपण असं जायचं. मग सगळे म्हणजे तेच नाही करायचं नसत तरी तेसनी सांगावच लागतो मेकअपवाली वगैरे
होय! होय!
असा विषय असतोय आणि ते मेकअपच पण एवढे आता म्हणजे वाढले ना फी वगैरे, पण भरपूर फी. आणि बघल ते तेच करतय ना
हो ते आता सगळं ते शिकायला लाग म्हम जाऊबाई मला म्हणत होते करूवा ता मी करू काय म्हग शिकूय तुझा मालक जर तुला शिकवत असाल तर कर द म्हटलं आता काय प्रॉब्लेम आहे.
हो अह व्हायचं नाही खर्चं होत. आताच मी म्हणजे, वर्ष होईल आता मी मेकअप क्लास केला. तुम्हाला माहितय तीस हजार रुपये फी भरली. आणि वरून पन्नास हजार, साठ हजाराच मटेरियल. म्हणजे एवढा खर्च झाला पण विचार करत नाही हा पण फीच भरले पण त्याच्या आपण त्यातून पैसे कमवू शकतो.
हो तेच की मग आता त्याच्या तुम्ही बरलेलं त्याच्या दुपटीने काढला असेल आता तुम्ही आ आपटर घ केला
नाही विषय कस झाला. मी क्लास केला आणि मला दिवस गेले ना, मग मला जास्त जातच आलं नाही ऑर्डरला आणि ते मेकअपच कसं असतं. अ खाली वाका, साडे नेसवा, खाली बसा, उठा ही करा.
त्यामुळ तर जमत नसेल तुम्हाला माजजर आता थोडे दिवस तुम्हाला एक, दोन वर्ष आता गॅपच पडणार, कारण आता बाळा आलं की बाळा
नाही माझ्या मिस्टर म्हणल्यात. पाच महिने फक्त काळजी घे, पाच महिन्याने सांभाळतो मी तुझा ऑर्डरला.
ह हा असं म्हणलेत, मग चाल
हो त्यांच सपोट असलं. विषय कसा असतो नवऱ्याचां सपोर्ट असला ना कुठल्या गोष्टीत कोण आपला हात धरू शकत
दे धर शुकत नाही आणि आपण काय करायचं बाळ जरा छोटा आहे एक वर्षाच होईपर्यंत तुमच्या पाशी तुमच्या आईला आईंना आणून ठेवायच.
हा आणि ऑर्डरला जाताना आपण सोबत घेऊन जाऊ शकतो ना कसं आहे असत की बाळ म्हणजे वर्षभर तर त्रास देत नाही एका जागावर बसलेल अस त्याला आपण खेळणी वगैरे दिलं तरी ती शांत बसतात. आणि मेकअप साठी किती वेळ लाग तो आपल्याला बघितलं तर दहा पंधरा मिनिट, दहा पंधरा मिनिटात तर किती खेळून होईल त्याच?
हम तेच की ते करायचं आता काय एवढी तुमच्या मिस्टरांची तुम्हाला सात आहे म्हणल्याव करायचं. करतो घेतो, हे करतो म्हणल्यात म्हणलं.
हो ते भरपूर मला म्हणजे आता पण त्यांनी क्लास वगैरे कराय भरपूर सपोर्ट केला मला.
हम हम हम तेच कायतरी म्हणजे स्व ऐ आपल्या माणसाचा आपल्याला आधार असला की मग कुठली गोष्ट करायला आपल्याला हे वाट
हम्म तेच असतेंय घरातून सपोर्ट फक्त भेटणं महत्त्वाचं असतेय.
होय मेन माणसाचा सपोर्ट पाहिजे कर तू कर त्यावेळी पण मी ज्यावेळी बारावी झालेली माझी मग दहावीच्या ह्या ज्हा माझ मुलगी लहान होती ना त्यावेळी मग ती म्हणजे आमच्या इथे एक सिस्टर हे आपल्या आरोग्य केंद्रात ज्या हे अस त्यात मॅडम असतात त्या त्या मला म्हणत होत्या की स्वप्नाली तू हे कर की आरोग्य सेविकेच हे देजा दहावीच्या ह्या ज्याव म्हणजे त्यावेळी दोन हजार तेरा साली साली दहावीच्या हेज्याव चालत होत आरोग्य सेविकेला आता भरपूर शिक्षण लागतय नाही. मग त्यावेळी त्या त्या म्हणत होत्या कर जा आणि आता पण जागा भरपूर शिल्लक आहेत आपल्या टिपपूरच्या उपकेंद्रात. आणि त्यावेळी आरोग्य सेविकेला बा स्टार्टिंगला बावीस हजार आणि आता पन्नास हजार रूपये स्टार्टिंगला पेमेंट आहे. तू कर जा म्हणत होत्या मी मग मी विचारल घरातल्यांना आणि मिस्टरांना पण खरं ते म्हणली तर क करायला काय प्रॉब्लेम नाही मग तिथं कसं एक दीड वर्ष जाऊन राहायला लागत होतं ना मुलगी माझी लहान घेणार कोण ह्यानी सगळ्यांनी बाजू काढली मग ते राहिलेच आणि आता तेच मिस्टर आता चुकचुकयालेत तवा जर तुला शिकवलं असत तर आता केवढा फायदा माझा झाला असता मला म्हणत्यात. म्हणला आत्ता काय बघ आता वय
म्हणजे मिस्टरांच तसच असतं लेट म्हणजे जवा वेळ निघून जाते ना त्यावेळेस त्यांना समजतं.
की आता म्हणत्यात जर तवा शिकले तवा राखी शिस्टर तुला म्हणत होती शीक स्वप्नाली शीक स्वप्नाली तवा जर शिकली असतीस आता भरपूर हे झालं असत तुझं तुझं हे कसं आता म्हणजे दोघांच हे झालं असतं म्हणता
सांगते माझी मिस्टर म्हणत होते कशाला हे ॲप ओपन करतेस कशाला काम करतेयस घरात बसून तुला आराम सांगितला आहे आता पेमेंट येत ते हाय ना म्हणजे महिन्याच पेमेंट मी एका दिवस म्हणजे तीन दिवसात घरात बसून काढलं ते एवढे खुश झाले ना की म्हणजे ते सुद्धा म्हटले की मला सुद्धा अॅप ओपन करून दे मी सुद्धा
मग ते माझ पण मी मला पण ह्यांनी ओरडत होते मधी म्हणजे माझं काय झालं महितेय मी पहिलं आधी हे घेतलेलं मशीन घेतलो हो कापूसवातीच आणि त्यावेळी मुलग्याच्या वे मी प्रेग्नेंट होते आणि ते कसं मला जमना म्हणजे प्रेग्नेंट नव्हते झालेलं बाळ आणि ते बाळाकडे लक्ष द्यायचं त ते कापूसवात करायची त्यात मला ते जमना आणि घरचं काम सगळं घरची जबाबदारी माझ्यावरच आहे ना जरी सासूबाई ते नसल्या तरी त्या शेत बघत होत्या मग घरातली सगळी कपडे धुवनन्या यापासून सगळे स्वय पाक सगळं घर मीच करते ना मग त्यामुळे ते ती जबाबदारी पडली आणि ते कापूसवाती मी बंद प केलं ते पंचेचाळीस हजार रुपये अंगावरचं ते मशीनच अंगाव बसलं नंतर एक हार्बर लाईफच म्हणलं काहीतरी जोड व्यवसाय म्हणून दोघांनी मिळून करूया आपलं काम बघत बघत त्यांनी का कॉन्ट्रॅक्टर आहेत. ना घराची कामं घेतात मग ते करूया म्हटलं आणि त्यात पण लॉस झाला आमचा म्हणून आता ह प मधी माझी भावाची बायको त्यांनी मला हे ऍप दिलं आणि ताई करा थोडं थोडं का असं ना तुमं तुम्हाला इनकम होईल म्हणले त्या म्हणून मी अँप ऍप ओपन केलं ते ओरडत होते कशाला केलं मग ते माझं थोडंस पेमेंट आलेलं बघून आपण मग आपण पण केले मग ते म्हटलं मला जमत नाही ह्याच फोन अफ्रेंड